हॅलो
हा बोलाय की मॅ
ह तेच मी बोलायला लाग नाही फोन कट झाल तुमच्याकडनं झाला काय माझ्याकडनं झाला काय कळालच नाही.
काय नाही कळालं मला पण कट झाला.
होय मग तेच मला पण त ं वाटलं माझ्याकडनं झालंय की काय काय कर झालं ते तुम्ही अप्लाय म्हणजे तुम्ही फॉर्म भरला का असं डायरेक्ट लागला तुम्ही?
फॉर्म नाही भरला डायरेक्ट ऍप घेऊनच लॉगिन केलत.
हे हेरा न वेळ
आणि मग
हे अंगणवाडी सेविकेसाठी
हा हा हा हा तेव्हा आहे
हा
फॉर्म भर आपल्या तालुक्याला पंचायत समितीला फॉर्म भरला की नाही मग लिस्ट मध्येयेत ते पारवीच्या मार्गावर
हो हातकणंगले गेलतात नवं भरायला
होय जावंच लागते तिथंच आहे सगळ्यांनी तिथेच ऑफिस आहे तेच ऑफिस आहे.
हो
हो मग ते बारावीच्या मार्गावर आहे सगळं.
होय म्हणजे किती लागत तं काय आहे काय.
नाही आता आपल्यासोबत किती जण भरणार आहेत म्हणजे तर त्याच्या मध्ये जास्त जर आपला. तर मग आपला नंबर येतोय.
मग आपल्या आपल्या एरियामध्ये.
टक्के वारीवर आहे आपल्या गाव. दवले आता आम्ही अ. करगावचं म्हटलंवर मग आम्ही कबनूर मध्ये जर जागा निघली. तर मग आम्ही चगनूर मध्ये तिथंच भरायचं असं दुसऱ्या गावी भरू शकत नाही. आता तुम्ही कोरोचीचे ना
हा होय
आ मध्ये कोरुचीच मग म्हंटलं तर मग तिथं जागा मिळाली तर तिथ जागा भरायची अशी.
हा हा तुम्ही शिक शिक्षक म्हणून लागू शकत नाही मग
होणार की आता माझे आता अडीच वर्ष झाले दहा वर्ष झाले ना मला पूर्ण कंप्लीट. मला मग शिक्षक म्हणून लागणार मी.
होय मग त्याच्यासाठी नाही अप्लाय करायला लागते मग?
नाही नाही नाही नाही ऑटोमॅटिक होतंय तेे.
तिथून डायरेक्ट आतूनच प्रमोशन होते ते बाहेरून मिळत नाही ते.
हा हा हा हा मला पण म्हटलेली एकदा कि तुम्ही सेव साठी फॉर्म भरा मग तुम्हाला मग शिक्षक म्हणून लागेल. असं म्हणेल म्हणजे कसं माझं एम ए झालंय ना.
एम ए झालंय काय?
हा माझं एम ए झालय म
भरले संग संंग फॉर्म आम्ही भरलो ना त्यावेळेस मेगा भरती होती. म्हणजे जवळ जवळ आमच्या गावामध्ये जवळजवळ अकरा बारा जागा बारा जागा निघलेल्या होत्या.
होय.
ह मग आता तिथून पुढं कसं एक किंवा दोन आता निघतात ना फक्त जागा. त्यावेळेस बारा खूप वर्ष भरती बंद होलती ना मग बारा जागा एकूण निघलेल्या त्याच्या माझ्या जवळ जवळ अकरावा नंबर होता एकीनं आकार दिले मग धावा नंबर बसला माझा.
होय बरं चालेल की.
अस झालं विषय.
तेच म्हणूनच म्हटलं म्हणजे काय झालं. व मला पण म्हणजे अप्लाय करायची होती हो.
हा.
म्हणून म्हटलं तर असं विचारूया तुम्हाला जर परत जर जागा वगैरे निघल्या तर मला सांगा म्हणजे मग मी अप्लाय करायला जातो.
लेवलचा पण बघायला पाहिजेल की.
हो गावले लेवल बघायला पाहिजे सोडा.
सुपरवायझर ची निघणारे की जागा तेेत मग बघा मग आता ग्रामी नला हा हा हा.
हो मग ते कधी निघणार आहे काय?
त्या एक्झाम असते खरं त्याची.
हो काय चालते की मला एक्झाम तसं काय नाही सोडा म्हणजे ते आहेत ना तुम्हाला म्हटलं मी. सारिका पाटील त्या म्ह दव मला तुम्ही फॉर्म भरा आणि परीक्षा द्या म्हणून.
हा मग तेच ते फॉर्म भरून परीक्षा द्यायचं मग ते सुपरवायझरच सांगत असतील त्या.
मग ती परीक्षा द्यायची कुठं तिथंच असते काय?
नाय नाय नाय. नाय नाय नाय नाय ऑनलाईन आहे सगळं आपलं एम पी एस सी सारखं आहे एम पी एसी वाल्या कुठ इ सेवा भरती हा.
हा हा हा हा
सरळ सेवा भरती असते ती सेम तस पॅटर्न सेम तस सिलेबस सगळं तसच असत. होय जर ऑनलाईन ला माहिती आ
ऑनलाईन ला माहिती बघायची होय ऑनलाईनच फार्म भरायला लागतो काय?
ऑनलाईनच फॉर्म भरायचा आपण शक्यतो ह्याच्यात जाऊन भरून यायचा. एक हजार रुपये त्याला हे आहे की फॉर्म
होय महा-ई-सेवा केंद्रात जायला लागते काय?
महा- इ -सेवा केंद्रात जायच जागा आता निघणार अजून तारीख नाही डिक्लेअर झाली.
हा.
उचलून आता खरं निघणार आहेत मग ते फॉर्म भर
सेवा केंद्रात चौकशी करून फॉर्मवररून आयलं चालतंय?
चालते की निघल्यात काय बघायला पाहिजेत मी पण भरणार हाय पण मला पण तारिख माहित नाही कधीपसून फॉर्म भरायचा ची डेट चालू आहे का माहित नाही त्या नंतर आपल्याला ऑनलाईनला आपला आप ईमेल येतोय आपल्याला रिसीट आलेलं हॉल तिकीट आलेल. नंबर कुठे पडतोय ऑनलाईनच एक्झाम असते त्याची मशी गोह्यात प्रयाग चिकली असं लई लांब लांब पडतंय आपल्या शरदला लांब लांब असतोय शक्यतो आपण सेंटर टाकायचं कोल्हापूर जवळ जवळची सेंटर टाकायची.
म्हणजे आपण सेंटर निवडायची होय म्हणजे असं जिल्हा वाईज काय तालुका वाइज येतंय
नाही जिल्हा वाईज हाय
होय.
जिथं जिथं सेंटर आहे तिथं निवडायचं मग ते.
हा हा हा हा.
एक कोल्हापूर टाकायचं, सातारा टाकायचं, पुणे टाकायचं किंवा सोप वाटलं तर मुंबई टाकायचं मग कुठं नंबर पडेल तिकडें जायचं ते एक्झामला
होय.
हा एक्झामसाठी.
म्हणजे एक्झाम पण बाहेरच असतात होय.
एक्झामच बाहेर असते होय.
होय मला ते सुपरवायझरची पोस्ट बाहेर असते की काय.
सुपरवायझर ची पोस्ट पण नाही जिल्हा काय माहिती जिल्हा वाईज असणार हाय.
हा हा.
आपल्या आपल्या जिल्ह्यातच पडतंय ते.
बरं.
हम्म
मग चालतय सोडा बघुया जर लिंक तुमच्याकडे जर असली किंवा तुम्हाला जर तसं जर काही वाटलं तर मला पाठवशील का काय.
होय होय पाठवते की.
चालतंय मला जर कळलं तर मी तुम्हाला सांगते
चालतेय की सांगा की
चालतय तेच म्हंटलं आता सहा मिनिट झाली बघा
सहा मिनट हा
होय एवढं बोललं तरी सहा मिनिट झाली नुसता
हा हा
आपल्याला कळतंय तुम्हाला कळंतय तिथं दिसतेय काय बघा स्क्रीनवर
स्क्रीन वर नाही आलं मी बॅक आहे त्याच्यात ऍपमध्येच आहे खरं दिस स्क्रीन नाही आली माझ्याकडं
हा हा
बॅक इकडं आलोय बॅकला आलय.
मग हे तुम्ही पण माहिती सैनिकडनच ऍड झालायच व्हय ह्याच्यात कार्यामध्ये.
घेतले खरं मी काय कामच केलं नाही ना असं झालं.
नाही करायचं एका दुसरं काम म्हणजे कस केले तर बरं पडतय आणि ते हा नाही ते ग्रुप वर ते मेसेज मेसेज आल्यात ना ते वाचल्यावर म्हणून मला समजलं म्हणजे काय मला पण त्या मैत्रिणीने मज्या काय सांगितलीली
मैत्रीिण काय सांगाय नाही नंतर म्हटली ते ऍप उघडत राहा मग उघडतते तर मला कळलं नाही मग ते कॉल करायचं म्हटलं
कास्त म्हणून येतेय हो ऑप्शन
सुरुवातीला म्हंटले की कॉल कुणाला करायच तर थांब थांब बघतो थांब म्हटली मला परत सांगायच नाही मलावढं कन कन्फर्म ह्याच्यातलं काहीच माहीत नाही काय आयड्या नाही
नाही मला विचारा तुम्ही मी तुम्हालाच मदत करते असं काही नाही आपण करूया म्हणजे काय झालं आता तुम्हाला सांगतो बघा आता मी तुम्हाला कॉल केलाय की नाही तस मला पण तुम्ही कॉल करा तिथे येते बघा म्हणजे फ्रेंड्स कॉल म्हणून येते काय त्याच्यामध्ये जायचं आणि खाली एक चौकन येतोय रेख र कामा चौ पण येते त्याच्यात क नंबर ऍड करायचा होता तुम्ही मला करा करा म्हणजे मग माझा नंबर ड त्या टा य मला कॉलिंग करायचं पहिल्यांदा का नाही साधा कॉल करून मी तुम्हाला कसं सांगितलं ना तस साधा हा साधा काल करडून सांगायचं कि मला दहा मिनिटं म्हणजे वेळ द्या आहे काय मला द्या आणि मी बोलणार आहे म्हणे दहा मिनटं तुमच्याच सांगायचं समोर ते विचारत कार्याप मध्ये आहे काय वगैरे ते म्हणायचं मला दहा मिनिट बोलायचं म्ह कोण सांगतय वेळ असला तर सांग ते बोलणार आहे नाही तर नाही म्हणून सांगते मग आपण बोलायचं पण ते त्या ग्रुप मधल्यानाच बोलायचं असते म्हणे असं नाहीहाय हा आणि आणि पेमेंट कधी येतय म्हणे म ते काय टास्क जर कंप्लीट झाला तर पेमेंट येते नाही तर पेमेंट येत नाही असं नाहीय आणि त्याचं पेमेंट पण लगेच पण येत नाही होय जरा वेळने येते म्हणजे खूप वेळाने येते असं पेमेंटचा पण गराच पण क नाही मला पण माहित नाही सोडा अजर मी पण पहिल्यांदाच आहे अ
तिला आधी म येते तिला ी येते आधी म असं म्हंटले एकदम एकदम होतय
हो झालं म्हणजे एकदम होत आता म्हणजे माझ्या मैत्रिणीला बघा झाले बघा सात सात हजार रुपये पण झाले
हो मग माझ्या पण मैत्रिणी बारा हजार झालत परवा मग ते मला सांय बघ मला बारा झाल्यात बघ हे
एकटला पासष्ट हजार झाले
होय भापरे भरपूर झा
पण ते तसं का नाही ते टास्क म्हणजे एका दिवसात पाचशे कमप्लीट करा आठशे करा असं तिने ते कम्प्लीट केलेत ना म्हणून तिला ती पो वर कोर्स मिळाल्या
मिळाली हो
ह मग ते आपल्याला टास्क येते तर मी करायला लागते ती टास्क पाठवत पेमेंट सगळ्यांच ती पोस् तिला मिळाल्या तिचं नाव अ हे काय काय बटत सावंत म्हणून नाही बघा ह
त्यांच्यात होतून्हायचं मग
हा त्यांच्या म्हणजे आमच्या गल्लीतलीच आहे होती
हा हा हा हा
हजार मिळाले म्हणले का नाही ते आमच्या गल्लीलीच आहे ह तिच्या न आमची ओळखय पण ती सासरे आहे ना मग तिला कस तिच्या सासऱ्याला दिलं नाही म्ह ति घरात बाहेर काढ मग तिला म तिन सांगितली नाहीये की मला सांगितलं तिने का म्हण मग आम्ही पण कुणाला कळून दिलेलं नाहीये इथं गणीत मला तिन काम सांगितलं ना असं झालंय ते
काय करायच
हा झाले म्हणताना मग नाही ते आहे ती साक्षी सावंत म्हणून तुझं नाव ते ती अवतीिला मिळाले बघा ह्यातली कार्यामधलीच मोठी मि त जास्त पगार म ति मला फ तिच्याने माझं कॉलिंग झालं मग तेव्हा तिनं मला सांगितलं की असं असं आमच्या घरात तो देऊ नका तुम्हाला मी सांगितलं बर नाहीक मी तिला सांगेन की काय प्रॉब्लेम नाही करा हे सगळ्यांसाठीच करायला पण एवढच की असं त्यांनी सांग तेवढा ऐक बर म्ह म्हणे आपल्या ग्रुप सग म हा ते ऐका जाव म्हण कर म्हणलं म पेमेंटचा इश्यू पण काय नसतय म्हंटली फक्त एवढंच की ट होतंय पेमेंट एक एक दोन दोन महिने लेट होते म्हणली
दोन दोन महिन्याने येते ग
होय मी काय म्हटलं पण एक रुपया पण त्यांनी कट करत नाहीत आपल्यातला जेवढं तुम्ही काम केलंय तेवढंच देतात पण टस्क कम्प्लीट लागतो ते पेमेंट येते णट मी पण म्हटलं बरोबर आहे तसच पाहिजे की अर्धवर काम केण पैसे देते तेव कोणच देत नाही
नाही इच की देणार हो
हो मी पण तेच म्हणल मग ती म्हणली तसच आहे करा म्हणली
तर एकदा ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजायला लागल्या तर मग काय नाही ज्यांना त्यांना सगळं पटपट पडपट जमते
हो ती भरपूर शिकल्या वयच्या त्याच्यामुळे तिला सगळं येत
हा चांगलंय की
असं झालेय बघ चालतय चालतय दहा मिनिटं झाले ठिव काय
हा हां ठेवत
तुम्ही आता मग मला दहा मिनटं करणार काय नंतर कर
बघते मी न म क बघते मलाते
बरं चालतंय मग मला क नाही पहिला साधा करा मग करा काय
हा हा मी आता घरी जाणार आहे मग बघ
चालते चालते म ठेव काय